हं
हॅलो हॅलो हां बोलां हां अयंकू येतं आहे
हां येते की
हां येतंय की आपणं आंता कांलची आंता मगाशी राहिलेली रेसिपी आहे कंप्लीट करूंया कंटिन्यू करां हां हां आपणं कुठं भाजी करांलतो नां
हां पनीरची
पनीर हां नंतर पनीर ते शिजवूंन घेतलं अं म्हणजे वटांणे पणं घालूंन त्यांत पनीर घालायचं आणि ते शिज तेत थोडां वेळं तेल सुटेपर्यंत असं शिजूं द्यायचं
हां हां
नंतर शिजल्यानंतर मंग ते काढायचं आणि खरं कुकरमध्ये आपणं कुकरमध्यें करणारं असलो तरं म्हणजे जाडं कुकर पाहिजे म्हणजे त्यांचा तळं जाडं पाहिजे असं नाहीं हां करपतेन लगेच ते
व्हयं
म्हणजे कायं करायचं पहिला भाजीचा एक थरं घालांयचा त्यांत
हां
मंग भाजीचा थरं घातल्यांनंतर त्यांला त्यांच्यावर कांते बरिस्ता आपणं केलेला असते बरिस्ता हां ते घालायचं कोथंबीर घालायचं आणि कां पनिरचे थोडे तुकडे टाकांयचे त्यांच्यावरूंन
हां हां
आणि तूंप घालायचं थोडं तूं
हां हां
केशर आणि दुधांच पणं पाणी केलेलं असते की ते पणं कलर सांठी आणि मऊं पणां येतोय गं त्यांमुळे
हां हां
ते पणं घालायचं थोडं म्हणजे चमचांवर असं प्रत्येक लेयर वरती असं घालायचं
हां हां
आणि त्यांच्यानंतर त्यांच्यावर भाताने ठेवायंचा घालायचं त्यांच्यावर मंग त्यांच्यावर परंत आणि तसं सगळं घालायचं ते आपणं कायं
हां आं हां आं मेळ खावूंन
हां कोथंबीर तूंप असं सगळं घालायचं असं तीन चार लेअर असं हे करायचं भाजी एकदाचं भात भाजी भात असं आणि ते भात घालूंन मंग परंत आणि ते बरिस्तां हे सगळंयचं वरं तूंप घालायचं
हा.
हा... आणि... हे. कोथंबीर घालायची जरा..
हा.
हा... वरणात... तो उरलेला हेचा मसाला असतोय की आपला बिर्याणी मसाला तो काय... हा हा... वरनं जरासं हे करायचं... नाहीतर आपल्याला कलरचं पाहिजे असलं तर... कलरपण घालतात... एक एक जण असा म्हणजे... केशरी घाल केशरी कलर घालतात बग... हा.. तसं पण घालतात.. एक एक जण... हा. तर ते घालायचं... अन ते कुकरची शिट्टी पण काढायचं
आ.
हा हा... रिंग... रिंग असते किती
हा माहित आहे.
हा... माहितीये... हा... ती पण काढायची... आणि तसंच ठेवायचं ते.
आणि वो वाफा बाहेर जात नाहीत?
नाही जात... अहं... मी पण तेच म्हणालो होतो.. खरं नाही जात... ते बघितलं होतं ना. जात नाहीत ते... आणि ते तसेच ठेवायचं गॅसवर दहा.. धा मिनटं तर... म्हणजे... तसं गॅसवर ठेवायचं आणि त्याच्यानंतर... खाली तवा ठेवायचा... आणि तव्यावर कुकर ठेवायचा... म्हणजे जास्त
हा.
मग आणि थोडा वेळ... दहा पंधरा मिनिटातच शिजवायचं कमी च्या वर म्हणजे छान... दम बिर्याणी... असं मऊ
ते भांड्यात पण... करतात की... कणिक लाऊन ताटाला.
कणिक लावून करत्यात... खरं खूप कुकर मध्ये कसं... फास्ट होते नं.. ते कनिक लावा... हे हम्म. आणि मग? हम्म... नंतर मग... थोडा वेळ लगेच.... उघडायचं नई.
हा... वाफाही आहेत त्यानंतर वाफेत... मवु शीजतंय वाटतं हॅलो आवाज येतोय काय?
हा यालाय
अ हं.
एक एक जण... कसं करतात... ते कोळसा असतय बग
हा... माहितय की
पण हा... तो तापवुन... तुपात त्या वाटीत ठेव... तूप हा... ते घालून पण... एक एक जण तसं करतात... ते पण वास छान येतय... त्येचा. मग आमच्याकडे काय कोळसा नव्हता... हूहू.
हंहंहंहंहं.
ते काय केलं नय... हंहंहं म्हणाल तर... खरं आता कुठं हुडकायचं... कोळशाला आणि त्या
ते लय झंझट असतय
हा चूल पेटवली तर कोळसा आता चूल पण पेटवत नाही त्यामु आधी असायचं भरपूर आता काय नाही
आणि ते भांडत असले तर चाल
हा हे कधी पण चालतय सोड खरं मी आणि ते कोळसा नव्हता त्यामुळे ते काय केलंच नाही तसं पण छान होतय ते
होय
हम्म आणि म नंतर दहा पंधरा मिनिटां न उघडायचं म्हणजे ते सेट होतंय सगळं आणि मग हा आणि मस्त लेअर काढून, काढून घ्यायचं नाहीतर एकदम मिक्स केले तरी पण चालते म्हणजे सगळ्यांना हे
हा लागतय
खाणं होतय मग मऊ होतय मऊ पण भात होतय सडसडीत पण होतय असं सुट्टा भात
साधा फोडणीचा भात ट्राय केलाय पण पनीर बिर्याणी काय केली नाही असं
होय छान झालेला
हा, हा
मुलांनी हे सगळ्यांनी खाल्ला जास्त काय असं तिखट करायला नव्हतं त्यामुळे मुलांनी पण खाल्ला
हा, हा
हा, हा तू पण बघ करून कधी तरी तू चिकन जास्त करतीस आम्ही काय चिकन आप पनीरच करीत आहे तुम्ही नॉनव्हेज कायच खात नाही नव्ह त्याच्या मुळे पनिरची केल केलतो अंडा बिर्याणी करायची होती मग त्यनी म्हणालं आणि मग तुझ्यासाठी आणि काय करायचं दुसरं त्याच्यापेक्षा पनीर ची कर
होय
होय म आणि माझ्यासाठी दुसरं काय तर मग तुला खायला मिळत नाही म्हणाले म्हणून पनीर अंडा बिर्याणी कायं उग टेस्ट वाटत ते काय सुट्ट एक अंडच होय बाकीच काय अ व्हेजिटेबलच की ह् छान झालेलं खर मस्त झालेला सगळ्यांसनी आवडला लई
हा, हा
हा, हा आणि परत परवा एकदा हित शेजवान राईस ते पण छान घरात होतय बघ बाहेर तर खाण्यापिला त्याला चटणी करावी लागते की हा
ह चटणी
शेजव ते फ्राईड राईस शेजवान नाही फ्राईड राईस म्हणजे मुलांना कस बाहेरच घालण्यापेक्षा आपण घरात करून घाल केलं परत, ते दहा रुपयाचं पाकीट हा स्वास हायेत आमच्यात हम् ते पण केले प्रॅक्टिस.
हा हा.
फ्राईड राईसचा मसला असतोय ग त्यो.
हा माहिताय की दहा का वीस रुपय ला
शेजवान फ्राईड राईस हा.
हा.
सगळ्या व्हेजिटेबल्स कट करायचं आणि ते
बटर घालून नाय तर तुपात घालून असं काय करायचं. नंतर सोया सॉस परत हेचा चिली सॉस लागला तर ते मुलं काय तिकड जास्त खात नाय त्यामुळे ते काय घालायच नाय सोडत.
हा हा.
आणि हे आपला टोमॅटो सॉस असते ब
हा टोमॅटो केचप.
हा ते घालायचं. आणि त्यात पण ते फुडणी घातल तरी पण चालतय. छान हुतंय
ते बाहेरचच खाल्लंय घरात कधी ट्राय केला नाय.
हम्म आम्ही घरातच आता दोन तीन वेळेला तसच केलेलं ते. एकदा करून बघितला ते छान झालत. मग आणि परत तन बी तेच केलेलं एकदा ते बाहेर चा नाही आम्ही तोच म्हणजे घरात अस बारीक तांदूळ असते की.
हा हा.
तेच खातल्याल बिर्याणीला पण आम्ही काय बिर्याणीचा तांदूळ अस वापरला आणि तोच घात लेला छान झालता मस्त.
नाय ते चायनीज ला वेगळ्या वापरतेत नाय फ्राईड राईस मध्ये.
पण ते चायनीज मध्ये कस हे कर त्याच बाहेर त्याला काय काय वापरतात ना अजिनोमोटो हा. ते लहान मुलांना ते चांगलं नसतंय ग. होय. घरातच करायचं आणि घालायचं. घरात पण ते सगळं सामान अवलेबल पाहिजे. ते काय सॉस च तेवढंच कि ग सोयासॉस आणि टोमॅटो केचेप तेवढच लागत दुसर काय ला
आणि ते चिली सॉस.
हम्म. आमच्या ते आणूनच ठेवत्यात.
हम्म म्हणून बर पडतंय ते कराय.
हम्म. काय आणि ग?
म लाडू काय काय न्हेतय टिफिन ला?
चपाती, भाजी
हम्म आणि शॉर्ट टीपिन आणि ते कसं काय लवकर सुटतंय स
ते येतं असं कां कायं नाहीं त्यांच्या शाळेंत
आमच्यांकडे दोन दोन लागतांत नं बाई
रोज कायं द्यायचं त्यांत
रोज कायं द्यायचं कायं पणं असं द्यायचं ते कांहीं जास्तं असं नेतं नाहीं संग आंता दोन बिस्किट नाहीं तरं. लांडू शिवड असं कायंतरी एकां छोट्या डब्यांत घालले. म्हणजे येतांना त्यांनी गांडीत त्यां बसूंन खांतात नाहीं पोरूंन घरांत
हां हां मला गावं ते एक वाजतां पहिलां कां ते खात्यांत आणि परंत दोन वाजंता जेंव्हा सुट्टी होतं कां
नाहीं नाहीं दीडला सोडतांत जेवांयला
हां हां
ब्रेक असते त्यांवेेळेला नंतर शाळां सुटतांना ते असं खेळांयला ते छोट्या लांस लागतात क्लास्टं लांस्ट क्स असतो त्यां वेळं लागत.
हां हां
त्यां भूकं लागली तरं खात्यांत नाहींतरं मंग गांडीत बसूंन नेतांना खात्यांत
हम्मं
हम्मं,
मंग
कायं मांनी
कायं नाहीं बोलां
हां हं झालेय अजूंन पन्नास अजूंन हम्मं झाले कि दहा मिनिटं आंता हंम ठेऊ कायं हां हां ठेवां यांद्यानी करूंया हां करंनची
हां ठेवां
हां ठेवां